जेवलो बाबा आत्ताच.
हा हा आवरलं.
नाय अजून चालू आहे बघा तुमचा आवरलं.
आवरल कधी चालय बघा आताच.
जेवलासा काय.
जेवलो की. काय करायल्यास.
बस. आवरल आता आणि म्हटलं बघूयात तरी काय करायल्यास तू. हा.
लवकर आवरलं.
लवकर आवरलं. आज लवकर जेवलेत. मग म्हटलं आवरून हे केलेलं बरं, बसलेलं बरं. होय. काय मग आणि. हा हा. काय नाही आज निव्हातचं होतो. काय म्हटलीस. काय. हाय हाय हाय. हम्म. आज नॉनव्हेज होतं. ते नवे तुमच्या रानातच रानमेवा ते मेळत असतील कि तुमच्या इकडे भागात ह
हो तुमचं चांगलंय हा डोंगर भागे त्यामध्ये मिळत असेल सगंळ हा ह आणि श्रावणात त्या भाज्या मिळत्यात त्या पण मिळत असतीला मग ते
ते सावण्यात पण भाज्या मिळतात म्हणजे पात्रीची भाजी, तोंडलीची, परत कढलीची ते सगळ्यातं म्हणजे भाज्यात ते रश्या डोंगर भागात त्यामुळे सगळ्या भाज्या तेन मिळत्यात
आ तांदळीची तेन मिळत असतं
होयं
हम्म हम्
तुमच्याकडं?
काय म्हणलीस?
तुमच्याकडं मिळते कां म्हणलं
आमच्या इकड तस काय नसतं ते मिळत नाही
हम्म
आमच्या इकड ऊसात घालणार पिकच भाज्या ते अशा
हेच की मेथी पोकळा फ्लावर कोबी वांगी हे असलच भाजीपाला असतो यात
उस्सात येणारे पीक घेऊन म ते असते
ह् हम् तुम्ही जे
आमच्यात नाय आम्ही दिल बाहेर करायला
हम्म हम् पाणी पिता येत ठसका लागला
आ
पाणी पिताना ठसका लागला
शिकतात हे कर
हम्म
ह्म्म ह
आमच्याकड मोती चमकते काय ती
होय ऊसत आमच्या कड प्रमुख पीक
हो हो
ह्म्म ह्म्म
बाकी का मग दुसर पीक घेत नशीला
मंग घेतात की भात अ आणि भुईमूग याच्या व्यतिरिक्त काय नाय तुमच्या इकड कस असतय? संगीत.
ह्म्म आमच्याकड कोण मामा राम भाऊ का हा बाहेर नाही नाही का तर. हॅलो.
आमच्या इकड भुईमुग भात आणि पा ऊस. एवढी पिक.
तुमचा मला डबल कॉल याय लागलेला का?
कसला?
कॉल डबल आलेला मला खूप तर.
मगाशी केलेला असेल मग तो.
काल तर आता डबल